हा हा म्हटलं आमचा झाला क तुम्ही जा आमच्या इकडून लागला आता. हा हा हा काय चालू आहे?
हो रात्री येन ना आमचे आले.
हां
रेंजच नव्हती आम्ही लोय रात लो वर होतो दोघी साससुना असा पाऊस होता त्याल पुरपूर
गे
हम्म कोण लय रेंजच नव्हती ना बाई.
हा, ना, मी तुमचा कॉल झाल्यावर लगेच लावला.
हो, हो, हो काय, झाला म्हटलं नास्ता?
हो
हो काय पोरग्या शाळेत गेलाशी.
हां
हम्म हम्म हो आमचा आताच झाला. हम्म नाश्ता केलाने तुम्हाला कॉल केला. म्हटलं चला आपण कालच्या ताईशी बोलू. हम्म आता बरंय ना ही हं
पाऊस चालू आहे?
हो माप तुमची इथं?
हो चालू आहे ना इकडे.
चांगलं चालू हाय माय, आता ते पाऊस हाय, पाहिजेच ना तो, पावसाचा पाऊस काम करते. हा, आपण आपले काम करा. असा आहे रे. हम्म, हम्म, पाऊसही पाहिजेच ना आपल्या शेतकऱ्याले? हम्, हम्म, तर पाऊसही पाहिजेच. हम्म, मग काय नदीले पाणी आलं, तरच आपल्या विहरईले सगळ्याले आपल्याला वर्षभर पाणी पुरेल.
हम्म
होय ना, नाही तर मग कमतरता पडते ना.
हां
हम्म.
काय बाकी अजून?
बाकी काय, आता हे चालुय कामं.
काय केला नाश्ता?
नास्ता, उपमा.
उपमा.
हं, तु तुम्ही काय केला?
आम्ही अजून केलाच नाही आज, नाश्ता नाही केला.
नाही नाही पोराची शाळेची गरबड असेल ते डब्याचीच गरबड असेल नाही?
हा, डबा द्यायला लागते, लवकर म्हणून पाणीच आलं.
हो ना, आता, आता घरीच असशील मग नाही.
कोण?
कसं पोर मुंगा.
नाही तो शाळेत, शाळेत गेला ना?
हम्म, सकाळीच, सात साडेसात वाजता, साडे
हो, का, हो, ना, हो, ना
हम्म, आता हे दोन चार दिवस, आता अकरा वाजता.
हो काय, हो ना, लहान किती वर्षाचा हाय?
तो काय तिसऱ्या वर्गात हाय?
ह, आठ नव्, आठ नव्, आठेक वर्षाचा. हो, हो, नाही आता स्वतः येथेन जाते तो.
हा दुपारच्या शाळा असतात पण आता ते काही शाळेंदी काही आहे ते चालले ती शिक्षक. तेच कार्य असेल तर मग सकाळच्या लागले.
हो ना हो ना चांगला आहे ना मग शिक्षित लोकांचा काही काही मिटींग करायच
हां
काही ते चालूच राहायचं ना काही ना काही.
प्रायव्हेट मध्ये नाही जिल्हा
हो काय, कुठं जनता विद्यालय?
नाही, जिल्हा परिषद.
जिल्हा परिषद गावात आहे का तुमच्या?
हां
हा काय, जनता विदयालय पाचवीपासून आहे की नाही?
हा, जनता विद्यालय पाचवी ते दहावी.
आ
पाचव्या वर्गापासून तर दहावीपर्यंत.
हो, हो, ये गावातल्या शाळेचं नाव काय?
हे गावातच आहे, ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.
हो काय हे खुप वेळा मॅने पाहिलं तुमच्या गावातली शाळा, जनताही दिलं पाहिल आम्ही त्याच्याच हां.
बस स्टँड जवळ, आता ते रोड आहे तिथं मग गोडधोड खातील की?
नाही, नाही, नाही, मी त्या शाळेत शिकली ना? ह् हम्म माझ माहेर सगोडा आहे ना.
जनता विद्यालयच.
आं
जनता विद्यालय.
हा आठ आठ नऊ दहा तिथेच काढले.
हव काय.
हा अकरावी बारावी धना आपले तेलारा तुमच्या धना फुले असला क या बस स्टँड वर.
हा मग तुम्ही सगळे सगळेच आहे का?
अपडाऊन करून मी माय माझं सोगडं आहे ना.
हव काय
हम्म माझी सुन गोत्र्याची आहे. हम्म मी भाटकर
भाटकर
ह जन बापा आम्ही तीन वर्षे अपडाऊन केलं तही.
हाव ना मग आता सर्व त इकडेच येत
हो माझी भाची यंदा तर माझ्या माशीचा. पहिला नंबर आला तुमच्या जनता विद्यालयात.
हाव ना दहावीत.
दहावीत हां
हा मस्त प हव ना टक्के चांगली असती ना.
हो हो सत्कार केला त्या सर लोक तुमच्या त्यालापूर जनता विद्यालयाच्या.
हां म सरकारवरती कष्ट झालं की.
ह हो हो त्या घरी आले होते घरी तीच्या आई बाबाचा सत्कार केला.
हव ना.
हो शहाण्णव टक्के तिले.
हव ना मस्त आहेत ना मग. काय करून राहिली मग आता भावाची मुलगी ना हाव ना.
ले टाकले दोन तीन फार्म अमरावती, नागपूर मन ते काय दोन चार ठिकाणी टाकली तीनं हं.
नाही अजून लिस्ट लागली नाही वाटते?
नाही लिस्ट नाही लागली पण ते टाकतो फाॅम ति फुकट आहे बाई.
हाव तिले आता हे भेट
हा तिला गव्हर्नमेंटच दिसत कधी हॉस्टेल मध्ये असे तिले हा तिले हॉस्टेल मध्ये म्हणजे गव्हर्नमेंटच मोफत आहे.
हाव हाव
हम्म हम्म म्हणजे चांगल्या टक्के हुशार विद्यार्थ्यांले गव्हर्नमेंट शिकवते ना. तिले आता पाह कॉलरशिप नाही भ फी नाही भराय लागे परीक्षा फी नाही कोणत काहीच नाही तिले. कधी गव्हर्नमेंटॉ गवर्नमेंटच्या कॉलेजमध्ये होस्टेल असल्या तर हॉस्टेलचे पैसेे नाही तीले.
नाही आता विटाळ्यातले मुली आता सांगत जाय पण आता एवढी थोडी ओळख आहे की. कि तुमचीच भाची आहे म्हणून हो येेताळ्यातल्या मुली सांगाात सोगळ्याच्या मुलीचा आला सोगळ्याच्या मुलीचा आला.
हो काय हो ह ना मग ती माझीच भाची आहे. अम् दोन नंबर तुमच्या गावातल्या मुलाचा आला. ह तिज्याच मागायं मुलगा मग तीन नंबर आधी. कोल्हापुरी जा असे तीन नंबर आहेत हा तिघाची हा तिघ्याची जाहिरात दिलती ना.
हाव ना हम्म आणि चौथा व आला तर एक
हाव
त्या नंबर वर करा तोच दिलाय.
हो काय.
हम्म
चौथ्या नंबरचं काय सामने.
ते काय मारवाडी आहेत ते.
हो काय धामट.
धामट की कही आते हे.
हो काय ना नाही माझ्या वर्गात होती ना म मारवाडी धामट होती, चोबी ती विकी हो
ती धामट भारती धामट होती काय?
हो भारती धामट माझ्याच वर्गात होती गोपाल विखी माझ्या वर्गात होता लागे तो.
पोरीचा चौथा होता नंबर
हो काय तिची पोरगी त तिथं शिकते का भारतीची?
हा ते
हो हो माझ्या वर्गातच होती ती.
हो ना तिच्या घरचे वारले की नाही.
हां हो
मग इथंच हाय.
काय हो हो ना ह हणा माझ्या माझ्या मैत्रिणीेच आहेत सगळ्या. नाही गे शोभा शोभा घायल.
ओके
हे जाड जाड शोभा नव्हती काय घायल.
हा हा हां
हि निशी जाड शोभा.
हाव ना हव ना.
ह हा हा म्हणजे आता आम्हाला तीस वर्ष झालं ना आम्हाला शाळेतुन निघून. बत्तीस वर्ष झाले बत्तीस तेतीस वर्ष.
हां
तुम्ही त्यावेळेस नसा ते सजा त्या अलुपुरा.
नाही त्यावेळेस आम्ही लहान लहान.
हा मग काय तुम्हीन सुन आणला मला एकरी चा सु समजा ह माझं एकूरी बारावीला असतानाच लग्न केलं पण मग त्याच्या आधी तर दोन वर्ष तुमच्या दारापुरात होतो.
हा ना.
य म्हणजे प बत्तीस तेतीस वर्ष झालेत दानापूरची शाळा सोडून.
हा हा.
हम्म हम्म.
आम्ही लई लहान होतो त्यावेळी.
हो हो मग काय तर. पण शाळा एक नंबर आहे इकडं पहिलमपासून.
हा आता अजून चांगली झाली पहिले पहिले तिच्यात गादी रा
हा सरलं.
आपल्या शाळेत पहिले ग हा पहिली निराहती अशी पडकीच शाळा होती.
नाही शाळा पडकी अशील पण शिक्षण म चांगलं होत ना बाई त्या शाळेच काही आपल्याला पडकी पडक त्या शाळेचं कोणी काही नसते पण त्या त्यातले सर लोक चांगले होते हो त्यातले सर लोक चांगले होती.
हम्म म्हणलं आता आता पडकी होती कि आता मस्त बांधली हे झालं.
हो हो जात असतो ना आम्ही तिकडे इकडे व वरवट जायचं असल की. हम्म शाळेपासून जातो मस्त झाली आता बाकीजी. हो हो हो मग चांगल आहे ना भाई.
हम्म.
पण शाळा मस्ताय आपल्या खेळातल्या खेळ्या विभागात जनता विद्यालय खूप चांगलाय. हो म्हणजे बाहेर लेकरील जा जस जायचं काम नही होत ना.
बार आता इकडे ते सरकार मदि आहेत. ते बी त्याच्यात बी कॉमर्स आलं.
हो हो ती चांगली आहे शाळा मग ते तेवढ्यान तुम्हाला बाहेरगावी जावी लागत ना लेकराला याटो करावी नाही लागत.
हा पण आता ती जाणार आहे ती.
हा कसं गावकोऱ्याचा फायदा आहे ना बाई त्याच्यात हम्म चांगलं आहे ते. हम्म हम्म आमचा संपला कि तुम्ही कॉल करता काय? ह आम्ही आणलही जा काय काही काळजी करून करू लावत रहा तुमजे.
बर आता माझी एसटी नाही राहिल कुठ दुःखालय? तुमचे किती झाले?
आता तुम्हाला किती आल्ते मला काल तुम्हाला म्हणजे काय आटत नाहीत. पाहिले जातात ना मग आमची म्हलागते सतरा आठरा झाली. हा हा तुमचे? सतरा.
हम्म.
हा आमचा हा आठरावा आहे मग तुम्हाले दुसरं काय?
हा नाही आता हा येते का मी लावले आता.
ह काही हरकत नाही मी मी आवरते घे कधी तुमचा कॉल केलता काय? तुम्ही लावा हं. आता फक्त असे आपले कॉल संपल्यावर आठवून ठेव जा काय. हा आम्ही तुमचा आता शो करू शो करून ठेवू तुमचा आपण कॉल.
का उट.
म्हणजे आता पुढे जरासे तास भेटले आपल्याला तर आपूण आधी सुरू मैत्रिणी एकमेकीची बातचित कराले हं.
हो.
हा हा तुम्ही आमचा शो करून ठेव जा.
बर नऊनच फे
हा
इवनष्ट वलाय
हा झालं म मग कसं अशा जवळच्या मैत्रीणीण भेटल्या तर मग काय पाहाव लागते आपला हापूर्णतात आपला हा पूर्ण तात झाल्यावर जर आपल्यालाधी कशी अस असं झा आल आपण अधिक सुरू होऊ हं
या नाती तु गाव
हं
ववेळ बोलते म
ते मसायक
ॅ म पण बोलतात
ह काय तिची तिची नोंद करून ठेवा फोनची हा हम् तेच म्हणून जाली बोलत राहा असं मी कॉल पाहतो किती मिनट झाली पाहित बोलत ना तम्ही
झा आठ मिनट नऊ मिनिट झाले
बर थोडस
हम्म
हम आता ला स्वयंपाक लागला काय
नाही आमचा स्वयंपाक झाला
बापर झाले का विषय राहु्ही तू
मग आमच्या घ घरी लवकरच असते
नाही नाही चांगला आहे चांगला
ह् लडवकर आता कसं ते पिपरी बांधणं चालू होती त्याच्यानं मग पाणी झालं तथ काही चालत नाही त्याच्या हम्म
ठीक आहे मग
हो हो ठीक आहे करा तिकडून क हम
मग तेीवं वाजलं